हॅलो हॅलो काय नाही बसलं हो.
जेवण झालं?
हो मला तुमच्याकडून रेसिपी जाणून घ्यायची आहे.
हाव का?
हम्म. रेसिपी तुम्ही मला याची सांगा अल्लू बोंड्याची.
आल्लू गोंडे
हम्म.
हावो का आवडतात तुम्हाला आलू बोंडे?
हो
हो का?
हम्म मग अजून कसं बनवायचं?
आल्लू आल्लू आहेत का तुमच्याकडे?
हो आलू आहे.
कुठून आणले बाजारातून फ्रेश आलू आणले ना.
हो बाहेरता फ्रेश आणला
हम्म त्याच्यानंतर आलू आता धुवून घ्या तुम्ही स्वच्छ.
हम्म आलू स्वच्छ धुवून घेतलेय आता?
आणखी पुसून घ्या.
हा.
त्या नंतर
आता कट करून त्याला उकडायला टाका.
हा आता .
कुकरमध्ये टाकून द्या.
उघडायला कशे टाकायचे म्हणजे गॅसमध्येध्ये पण चाल हा तवयार
गॅस गॅस चालू करायचा कुकर घ्यायचं कुकरमध्ये पाणी टाकून आलू कट करून टाकून द्यायचे.
हा.
नंतर त्याला दोन शिट्टया घ्यायच्या
हा त्याच्यानंतर
दोन शिट्टया आल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं.
हम्म.
आणि कुकर थंड झाल्यानंतर मग कुकर उघडायचं त्यातले आलू बाहेर काढायचे.
हा. ते नंतर
आणि आलू बाहेर काढून त्याच्यामध्ये सोलायचे ते आणि सोलून उम्म त्याच्यामध्ये अ कुचकरून घ्यायचं पुर्ण.
हा नंतर
मंग उत्करून त्याच्यामध्ये कांदा आहे का तुमच्याकडे?
नाही कांदा नाहीे कांदा बाजारातून आणा लागेल.
ह कांदा घेऊन या, बाजारातला फ्रेश कांदा घेऊन या. त्याला बारीक कट करा आणि हा आणि बारीक कट करून पुन्हा गॅस पेटवा त्याच्यावर कढई ठेवा
हम्म.
आणि जिरं मौरी टाकून तो कांदा टाका.
हा. नंतर
नंतर चटणी मीठ टाका
हो.
आणि चटणी मीठ टाकून त्याला हालवा.
हम्म नंतर
हलवल्या नंतर
हा.
त्याला हे
काय करू त्याला नंतर
फ्राय करा थोडसा आलू उकडलेले जे आपण बारीक केले त्याला फ्राय करा. आणि फ्राय केल्यानंतर ते थोडूसा थंड होऊ द्या.
हम्म हम्म.
तोपर्यंत
द्यायचं गॅस वरतीच
नाही नाही खाली घेऊन ताटात काढून थंड होऊ द्या.
हा समजा ताटात काढून तेल थंड करून घ्यायचं चारीकडे पचरवून.
हा आणि मग नंतर तोपर्यंत तुमच्याकडे बेसन आहे? बेसन घ्या
बेसन किती पाहिजे?
आणि बेसन घेऊन ते कालवा बेसन
हम्म हा.
म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाका, जिरं टाका आणि पाणी टाका आणि ते बेसन थोडू हालून घ्या जास्त पातळ पण पॅटर नको आपल्याला आणि जास्त घट्ट पण नको.
हम्म, हम्म.
आणि मग नंतर जे तुम्ही पॅटर तयार केलंय इकडं आलूच त्याचे गोळे बनवा छोटे-छोटे हाताने आणि आणि मग नंतर हाताला जर जास्त लागत असेल, तर हाताला तेल लावून त्याचे गोळे बनवा.
हम्म गोळे समजा मिडियम जास्त
हा छोटे जास्त मोठे पण नाही घ्यायचं जास्त छोटे पण नाही मध्यम आ करायचे, जेवढा तुम्हाला आलूगोंडा आवडतो
हम्म, हम्म.
तेवढाच. त्याच्यानंतर त्या गोळा त्या भिजवलेल्या बेसनामध्ये टाका.
हम्म.
आणि मग ते अल्ला आधी उचला ते त्याला बेसन लागू द्या पूर्ण गोळ्याला एकीकडे तो पर्यंत कडई ठेवा. त्याच्यात तेल टाका आणि तेल चांगलं तपू द्या‌.
हम्म, हम्म.
पल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करा तेलाचा मध्य आचेवर आणि तो बेसनात भिजवलेला गोळा तर तेलात टाकून द्या.
बराबर.
बस थोडूसं हलवा त्याला आणि ते आलुला नंतर थोडस ब्राऊन कलर आला, की त्याला तुम्ही काढून घेऊ शकता. मग तुम्हाला एकतर आलूगोंडा तसा खायचा असेल, तर तुम्ही तसा खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर पाव असतील.
हम्म हम्म हम्म.
तर तुम्ही ते ब्रेड घेऊन
हम्म, हम्म.
ब्रेड घेऊन त्याच्या मधामध्ये ते कट करून त्या आलुगुंडा त्याच्यात टाकून वडापाव म्हणून सुद्धा खाऊ शकता.
होव का? आणि समजा मग आपल्याला तर त्याचं दुकान लावायचं असेल, तर मग कसं दुकानसाठी किती जास्त ते भिजवावे लागतात का?
मग तर त्याला खूप मोठं प्रमाण लागते.
मग तेवढे सगळे भिजू घालायचे आणि मंग ही तुम्ही जशी सांगितली सेम तसच कराय लागते की काही वेगळ्या पद्धतीने
नाही नाही सेम प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये बाजारातून तुम्ही कोथंबीर आणून टाकले तरी चालते.
आणि त्याच्यासोबत पाणीपुरीची सुद्धा गाडी लावायची असेल, तर पाणीपुरी कशी बनवायची?
अहो तुम्ही समोर खूप समोरची प्रोसेस करत आहे. तुम्ही एकतर तुमचं होऊद्या कोणतरी कंप्लीट. मग नंतर तुम्ही समोरचं पहा.
नाही बराबर आहे, पण आपल्याला दोन्ही गाड्या सोबतच लावायच्या ना.
नाही ओ दोन्ही दोन्ही, मग तुम्हाला माणसं ठेवाव लागतील.
बराबर आहे. तर मग पाणीपुरीची रेसिपी सांगा बरं एकदा.
आता पानीपुरीची रेसिपी तुम्हाला मी उद्या सांगेन. तुम्ही याच्यावर चालू द्या सध्या. तुमच्याकडे पाऊस आहे का?
हम्म. पाऊस तर नाही समजा इकड, पण आभाळ आलेलं आहे खूप सारं. तुमच्याकडे आहे का आभाळ?
हम्म आमच्याकडे खूप पाऊस झाला.
होव का?
हम्म. आमच्या नाल्याला पूर पण आला होता.
सगळं तुमचे एकूण आजूबाजूला खूप साऱ्या नळ्या असतील ना मग तशा.
हो.
हम्म हो का? आता एक मी याला जाऊ लागलो, काय म्हणतात पंढरपूरला.
हम्म.
ला जाता जाता आम्ही येणार आपला काय म्हणतात, तर गाडीने गेलो समजा
कोणत्या गाडीत बसने?
हां बस ना.
हम्म. काऊन फोर व्हीलर नाहीये का तुमच्याकडे?
नाही नाही फोर व्हीलर नाही बसलेलो समजा आम्ही जाता जाता काय झालं?
हम्म.
तर आता रोडनं एक नाली होती छोटी.
हम्म. हा, हा बोला बोला.
जर समजा तर मग त्या नालीन म्हणजे चौकोनात असं पूर्ण त्यानं आळ केलेलं होत, तर सगळ पाणी त्या नालीत जाऊ लागेल.
हम्म.
तर काय चाललं? मग म्हणजे जी बॉटल होत्या आमच्याकडं उरलेल्या या त्या. त्यातले बघ कम पाणी ऊरलं होतं आमचं.
हम्म.
आम्ही काय केलं ते एक साइडच्या रोडला टाकला. आणि ते हळू हळू हळू ते आयामुळं सगळे त्या गड्ड्यात चालले ग.
हम्म हम्म.
हा?
हा, हा.
असं झालं आता समजा आता आलूगुंड्याची मी तुम्हाला परत रेसिपी सांगतो. मी बराबर सांगितली का नाही सांगा मला.
हम्म, हम्म.
सगळ्यात पहिले आलू उकडून म्हणजे गॅस पेटवायचा हा. लायटर किंवा
काडीपेटीने.
काडीपेटीस मग त्याच्यावर समजा ठेवायचे आणि जरास
कुकर ठेवायचं ओ.
कुकर हा कुकर आणि आपली बाजारातून आणलेल्या आलू त्यात उकडून घ्यायचे समजा.
धुऊन घ्यायचे.
सगळे स्वच्छ असे सगळीकडून धुतल्या गेले पाहिजे मग उकडायचे.
हम्म, कट करून उतर का उकडायचे तसे पूर्ण टाकले तर उ कडले जाणार
हा ते समजा आपण आता कट केले सगळे पुन्हा दोन दोन भाग, तीन तीन भाग केले. आणि आपण टाकले कट करायला उकडायला हा. त्यातले समजा उकडायला जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटे लागत असतील.
हा त्याला चांगल्या दोन शिट
दोन शिट्या झाल्या की उकडतंय, मग त्याला उकडण झालं. कि मग म्हटल्या समजा आपण मग समजा ते बाहेर काढायचं. पा स थंड्या पाण्याने जरासं करायचं म्हणजे हात पेटत नाहीत आपली जास्त जळत नाहीत.
हम्म.
मग ते आलू सोलून घ्यायचे सगळे त्याच्या
हम्म.
ती मॅच करून घ्यायच सांगाय आलो.
हम्म.
मॅश केले की मंग आपण त्याला मॅश केल्याच्या नंतर समजा त्याची छोटी म्हणजे हे करुन भाजी करून घ्यायची तेजी आलूची. आपण जशी साधी बनवतो नाई.
हम्म हम्म पिवळी नाही हो लाल पाहिजे त्याच्यामध्ये लाल चट मी पाहिजे टाकलेली
. केली आपण मग बाहेर काढून थंडी करायची भाजी पूर्ण चौकोण याच्यात टाकायची असं. पसरून जशी की ती हे झाली पाहिजे मग तिने काय
ते छोटाले गोळे गोळे करून ते सगळे हे करायचे. हां हॅलो ते गोळे सगळे हे करून घ्यायचे म्हणलं समजा.
हम्म हम्म हम्म हम्म हा.
मंग ते गोळे समजा तेलातून तळायचे आपल्याला तर आपलं सादं समजातील गरम करायचं गॅसवर. आणि ती गोळी त्यात सोडून द्यायचे आणि तोळून घ्यायची आपापले.
हम्म हम्म हम्म.
ह मग ते तळना झाली कि मग समजा आपल्याकडे ब्रेड असली तर ब्रेड
हम्म पाव पाहिजे मोठे ब्रेड नाही.
बराबर पाव आणि मग त्यात समजा पण ते करून घेतलं तरी चालते ते मदा टाकून लावून
हम्म.
ओके होऊन जाते पण मग समजा आपण तसेच गाड्यावर जरी नेले विकायला
हम्म हम्म.
विकला जातात समजा
हम्म हम्म हो.
तुला विकायच्या पहिली समजा तिथं आपल्याला बोर्डे गिर्डे लावा लाग
पत्ता गोबी कट करून टाकू शकता बारीक करून. त्याच्यानंतर अ हा आणि सॉस सुद्धा लावू शकता त्याला.
सॉस, हिरवी चटणी या काय गोष्टी त्या सगळ्या गोष्टी पाहून आपण करू शकतो. फक्त त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल थोडंफार. आपण काही नाही आहे का नाही.
हो हो हो.
थँक यू हा.
बाकी आणखी काय म्हणता?
आम्ही.
हम्म हम्म. बाकी अजून तुमचं झालं का जेवण कट करू का?
हम्म. चालते मग ठेव.